हॅलो हॅलो अरे बोल ना बाबा, कवची हॅलो हलो करती.
हागं ए हच्याचा फोन येऊन गेला मध्ये ओटीपी द्या आणि थोटीपी द्या चालू झाल नुसतं. काय हिचावाला.
अरे माझ पैसे कटून जात त्याच कायथू बोलला त.
त तुझ फोन दोनदा कट केला मी म्हटलं त काय सारखे फोन फ आली. ओटीपी द्या ओटीपी काय हम् हा बोला.
तो दरवाजा आहे ना दरवाजा जाईल बावीस वीस बावीस हजार रुपययाचे घरात. एक.
क.
हा एक दारवाजे जाईल. बावीस हजार रुपयाच्या घरात त्याच्यानंतर दोन लाकडी दरवाजे.
हार कोणता दरवाजा करत अस कसा दरवाजा करत आहे.
काचेचा दरवाजा आहे पूर्ण
पुढे.
वा इकडंच्या रूमला.
मागच्या का पुढच्या.
हम
हा ते काचेचा ते ते मोठा येतो तो तसा लावते का.
हा. तो स्लाइडिंगला सार एक एक सारखा होता एक एक स्लाइड ला सारखा हो. ता नाहीेत ते तसं ब तसं बनवायचं आहे आता.
कसा बनवायचा आहे का ला.
हा.
तो तर लय महाग जातो मग.
मग आता तो तो कसा आहे तो पाहायचा आहे. तो एक लावायचा आहे या खिडकी आहे त्याच्यानंतर जिप्सन मारत जिप्सन बी ठरवलेली.
तिथे किती अ हे किती आहे मग आपलं,
आठ बाय आठ बाय सात.
आठ बाय.
सात फूट हाईट येन आठ फूट लांबी.
हा का लय मोठा घेतला.
मग जेवढं रूमची हाईट आहे तेवढा पूर्ण दरवाजा लावायचां आहे.
हम्म हम्म हा तो स्वप्नीलकडे येतसा ना.
स्वप्नीिलकडे कसं आहे माारली माहिती तो तो नाही रे.
म.
पूर्ण पुर्ण आपण खिडकीला कसा लावतो.
हा तसाचेत तसाच काचेच्या पूर्ण.
हां तसंच काच तर पूर्ण.
ते नाहीच्या मोणीच्या इ ठेवता बा पुढच्या वेळेला.
मोनुकडे मोनूकडे होता का म हा पुढच्या याला होता ना तच्या इथ तो दरवाजा. लावायचाय च्यानंतर आज एवढं करून बी बरं का हे झाल्यानंतर. तिल ग्रिल आणि ते हे, करायची अजून कोणती. पुढ अ त्या गॅलरीला आणि खालचंय. ते काचीची हा ते, काचीची ती बनवायची.
दीड दोन लाख रुपये तिथे, दोन एक लाख रुपये‌
हा म.
दोन लाख रुपये नीट लागणार आहे, माझं सर्व हे दरवाजे.
दरवाजा ते, कलर कलरला तर पन्नास हजार रुपये लागलं.
हम्म.
आतला बाहेरचा कलर, त्याच्यानंतर ते परत. मग ह नाही नाही करायचं आहे ना.
अजून नाही केला.
नाही.
हम हम.
मग एवढं झालं नंतर बेड. एड लाक्ष पवाय.
म्हणजे आहे का अजून, तीन साडे चार एक लाख रुपये धरायचे.
तीन लाख रुपयचा, आसपास धरायचं अजून.
हम्म तीन लाख रुपये खर्च. अ जीप प झाल्यावर नंतर मग बोर्ड बिड फिट करायचे लाईटची.
हां लाईटिंगे याऊ लाईट तर इल किलोमीट्रे पधरा एक हजार रुपये. . जाईल पाच आणि पाच दहा ते जवळ जवळ वीस रुपये ते जातील सहा हजार रुपये ते आत्तापर्यंत होऊन गेले, सहा आणि ते दहा एक हजार रुपये ते होऊन गेले. अजून दोन फॅन दहा हजार रुपयची दोन फॅनच होती
हम्म.
ते हचे फॅन येत ना आता अ. रिमोट फॅन य रिमोट फॅन येत ना. हां, ते दोन फॅन पाच पाच हजार रुपये.
तेव्हा ते नवीन निघालेलं आहे. पण साले ते म्हणतात की, बॅटरी बॅकअप आहे त्याला आणि. तीन तास आणि चार तास चालतात ते.
ते नाही ते नाही, आपलं स सिलिंग फॅन आहे ना.
सिलिंग फॅन आहे ना ग मग.
ह तर बॅटरी बॅकअपवाला नाही आहे नाही नाही बॅटरी बॅकअप. नाही नाही बॅटरी बॅकअपवाल नाही घ ते एवढं झाल्यानंतर. तर मग एवढं झाल्यानंतर मग हे बसवायचं आहे. हा सोोलर.
होईट.
तू पण सांगेला ना.
हा पाणी.
हायब्रीड बनवायचंय.
हमम.
होयत हाब्रिड. बुल परत नावाला ब.
लाईटी बी चालतं तेच्यावर असलना.
नाही नाही म्हणजे लाईट बी चालेल मोटर बी चालेल सगळं.
हा ना मग ते सांगतो ना त्याला ते इनवर्टर येतं वातं बसवायला.
हा मोठे इन्व्हर्टर आणि बॅटरी होती त्याची बॅटरीची सत्तर हजार रुपयाेची.
हा ते डायरेक्टच मला वाटत त्याच्या बॅटरी त्याच्यात. च फिट राहते ते इन्व्हर्टरमध्येध्ये
हम्.
त्या ती बॅटरी आता नवीनॉलीतीी.
ह एथ ती एंथनॉल बेट
ना आई तोणाल बॅटरी राहते त्याच्यात ती. आ ते पन्नास आठ तर पुढे वाट इन वगैरे.
साठ हजार रुपये सत्तर हजार रुपयाची नुसती बॅटरीची. एक लाख रुपये लागतात त्याला वरती. म्हणजे हे जर का अठठ्यात्तर हजार रुपये लागले तर. त्याला वरती एक लाख रुपये लागल म्हनजे जवळवळ तीन रुपय लागतात सगंळ
हा मग तीन लाख रुपये लाख के बघ त्याच्यास्ता फिढी असेल ना तुम्हाला
आ पण हे पाच व आटत आहे ना अठ्यात्तर हजार रुपये सबसिडी भेट
पाच व्याचे पण ते नेमकं असं आहे कि ते झाल. पावसाळ्यात काय चालतं काय
आणि मग ही बॅटरी चार्ज राहील ना. बॅटरी चार्ज बी राहील आणि सगळं राहील. समजा लाईट गेले बी ते आपले चार्जिंग चालू राहील. लाईट गे तर आपल्याला काही फरक पडणार नाही म्हणजे त्यां यज. ते लाईट युज करायचा काही प्रश्नच येणार नाही ना लवकर.
हम्म हम्म हम्म
फक्त आपण त्यांना लाईट देत राहू जर का आपल्याला जर का एवढं करून जर का जास्त. वाटले तर मग घेऊन टाकू मग त्याला गिजर बिजर सगळ्या लावून घ्यायचे. हॅलो! . चालू आहे ना बोल ना तू बोल. हॅलो! हॅलो हॅलो. बोलत बी नाही तो हॅलो. हॅलो.